हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो, हा आवाज येत नाही ए, आत्ता आला बघा.
मगापासून ना म्हणजे कायच आवाज येईना झालेला तुमचा.
नाही नाही तिकडूनच क पूर्णच बंद म्हणजे गोलगोल फिरत होत सगळं.
हा ते, आता येतोय ना आवाज? मग झाली का उन्हाळ्याची सगळी कामं वगैरे करून? उन्हाळ्याचे म्हणजे आपले साड ह सांडगे
हा सांडगे, पापड झाले की करून.
गेल्या वेळी कसं पाऊस जरा ले लवकर चालू झालेला त्यानं सगळ्यांची कामं राहिलेलीत.
हो बऱ्यापैकी, आम्ही तर ह्या वर्षी दिवाळी पासूनच चालू के केलं, संपलेल्या कुरवड्या. पापड अ मग त्यामुळं लवकरच करायला लागतंय ना संपलं की.
ते गव्हाची कुरुडी कशी करतात ओ? तुम्हाला काही माहित आहे का? कारण अ आम्ही कधी
ह आम्ही गव्हाचीच करतो. गहू एक चार दिवस भिजत घालायचे.
हा.
दोन किलो किंवा एक किलो तुम्हाला किती हवेत तेवढे. पण रोज पाणी स्वचछ, आज भिजत घातले, हा नाही रेशनिंगचे नाहीत घालायचे मग चिक पडत नाही त्याचं.
होय काय?
चे घालायचे दुकानचे, घरचे किंवा दुकानचे आमचे, कसे घरचे येतात त्यामुळे घरचे घाल तो आम्ही, मग ते हा तेत गहू, मग कसं स्लॅपर ठेवतोय. डब्यात घालून झाकून, म्हणजे वर कस म रोज पण स्वच्छ धुवायचे सकाळचे.
हा हा.
नाहीतर मग खूप घाण वास येतो, त्याचा असा तिसऱ्या दिवसा पासूनच वास यायला चालू होतो मग असं दाबून बघायचं. चिक येतोय का बघायचं पांढरा? मग अस हा रोज स्वच्छ धुवायचे पाणी बदलायच रोज आणि गव्हापेक्षा वर जास्त पाणी ठेवायच म्हणजे, जास्त असं पडलं की नाही कि उनात असं त्याची उकळी फुटते.
होय का?
हा तुम्ही ट्राय तसच तांदूळ कसे घरात घात कुठले चालतात हे गहू कसं आम्ही उन्हातच ठेवतो. म्हणजे लवकर यायसाठी. हा उन्हात उन्हात घर ठेवलं की नाही की फास्ट येतात लवकर.
हा हा.
मग ते चौथ्या पाचव्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी येतच मग संध्याकाळचं पण वरचं पाणी ओतून काढायचं, मग मिक्सर ला लावून घ्यायचं.
हा.
त्याचं हे करायचं धुऊन घ्यायच दोन तीन पाण्यान मग त्याचा चोता निघतो, जो गव्हाचा वरचा तो बाजूला काढायचा. आपली पिठाच्या चाळणीनं गाळून घ्यायचं सगळं व्यवस्थित. खाली त्याच्यात अजिबात गव्हाचा एक कण पण पडला नाही पाहिजे.
होय का? म्हणजे आपण रोज पीठ चाळायला घेतोय, तीच चाळण ना छोटी छोट्या जाळीची.
ते केल किनई मग त्याचा चिक सगळा खाली येतोय ना, व्यवस्थित मग लोक काही कशी कापडा न गाळतात, मग आपल्याकडे हिथ माणूस कोण कोणच नाही. त्यामुळे आपण एकटं करणार म्हटल्यावर आम्ही कसं चाळून घेतो.
हा हा.
चाळणी चाळून मग दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळचं कसं वरचं पाणी ती निवळी असती, ती ओतून टाकायची.
हम.
आणि खाली चिक घट्ट राहिलेला असतोय, पांढरा चिक जायला लागला की मात्र लगेचच हे करायचं हलून द्यायचं नाही, डब्बा अजिबात. ठेवताना नाहीतर टोपात ठेवायचं रात्रीच. म्हणजे टोप कसा तिरका बरोबर होतोय ना, असं जास्त ओतलं जात नाही त्यातून खाली.
हा म्हणजे त्याच्यामध्ये ते घालून डब्यात आपण जे काढतोय ते घालून ठेवायच त्यात.
हा आणि मग त्याच्या दीडपट पाणी
हम.
कलर चेंज झालेला लक्षात येतो, आपल्या मीठ चवीनुसार घालायचं. आणि जिर जर पाहिजे असेल तर ते पण मिक्सर लावून पण बारीक करून काढायला लागतयं, कारण आपण कसं एकदम बारीक शेवचे हे नजर करणार असणार. कुरवडी घालणार असो, तर त्यातून मग ते हे येत नाही खाली. जिऱ्याच अडकून बसतं. मी एकदा असंच पहिल्या स्टार्टलाच केेलतं. हा आणि घातलं की जिरं आणि फिरवलं मिक्सर पण चालला नाही. मग ते मोठं असलेला अडकायला लागलं परत मोठी घेतली ती प्ले चगती आणि त्यान केलं. मोठ्या चकती पण चांगलं होतं, पण ते मोठीच त्याला खूप तेल लागतं घालायला मग.
हा ते तर जाडसर होणार ना मग.
हा जाडसर होतयं, तेे मग जाडसर पैकी खर हे छोटे छोटे छान वाटतात, आणि कसं आता तेवढंच तळायचे एकटा कोण तर खाणार आहे. मग तेवढंच तळलं थोडंस तेल घातलं, की लगेच तळलं जातय ना ते.
हा.
मग तांदळाची पण कस तुम्ही तांदळाच्या करता काय?
तांदळाचेच करते मी कुरडई आणि सांडगे जास्त करून तांदळाचेच असतात गव्हाचे कधी केलेच नाहीत ओ.
आमच्याकडे कस गावाकडे सगळे गव्हाचेचं करत्याती आम च्या कडं तर एकदम पाच -पाच किलो असं घालत्यात दहा किलोचं पण तिथं कसं गावाला सगळे शेजारचे येत्यात ना करू लागायला, आज तुझ उद्या माझं.
एकत्र सगळे असले की ज्यादा पटकन होत.
त्यांच कस माणसं असल्यामुळे त्यांनी एकदमच करत आम्ही कसं इथं पाण्याच्या ह्याच्यावर आमच सगळं अवलंबून म्हटल्यावर तेवढं दोन किलो घालायचं, दोन वेळा का घालाय लागना. दोन वेळा करायचा थोडं कारण एकटच आपण घालणार असतो. आणि कसं चिक शिजलेला असतोय हाताला भाजतो. त्या तो स्टीलचा साचा आहे, ते तर जास्तच भाजतय मग सारखा हात धुवायचा. तर ते लवकर उठून मग करायला लागतय ना ते.
ते गरम गरमच घालायला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित
हो, गरमचं हम गरम गरमच घालायचं. म्हणजे मैत्रिण होती, ती तांदळाच्या कुरवड्या करायची मग अस कर्नाटक भागातले येतयं, त्यांनी गावाकड तिकड कर्नाटकात केलेलं. ह्याच्यात अशी चीक शिजवून घेतला तांदळाचा. आणि त्याच्यात तिनं कांदा घातलेला, आपण कसं मोदक करतो. खायला गणपतीला उकडीचे मोदक तस असं मोदकाचा करून म्हणजे कुरड्याचा चीक शिजवला त्यात कांदा घात वरन बारीक चिरून मला वाटतं किलोला किलो तिन काही तर घातल्याला. शिजवून झाल्यानंतर. शिजवून झाल्यावर घातला तिनं कच्चा कांदा हा. आणि त्याच मोदक काच्या आकाराचं सगळं केल अस अस म्हणजे अस तळल्यानंतर नंतर कणी ते पण एक खुसखुशीत छान लागायचं पण ते डब्यात ठेवल्यावर कांदा वाळणार म्हंटल्यानंतर त्याचा वास येतो म्हणून, म्हणजे ते केलं जात नाही एवढं आपल्याकडून. त्यांचं कस वेगळं पडत तय अस करणं मी पण एकदा असंच केलेल पण मी थोडं केलत अर्धा किलो केल होत असं म्हंटलं, आपण एकटच करणार आहे आणि ते मोदक म्हणजे हात घालायचा म्हंटलं की भाजलं जातंय ते त्याच्या ह्याच्यावर आणि मोदकाच्या
हॅलो!
हा.
तुमा तू हा जर आवाज कट व्हाय लागलाय, तुमचा रेंज कमी जास्त व्हाय लागले काय मोबाईलची?
हम पाऊस यायला लागलाय. पाऊस येतोय, त्यामुळे तसं होत असणार ये. बारीक बारीक याला लागलाय. हा मध्येच जातोय काय? हा इकड पण यायला लागलाय थोडा थोडा जेवण झालं.
हो झालं की मग ते कांद्याचा वास नाही येत, ते कुरडईला त्यांच्या म्हणजे जास्त दिवस ठेवले नाही पण आपण ते साठव, हा तेच म्हटलं, आप वर्षभर आपण साठवून ठेवतो ना ते, त्यामुळ म्हंटलं तुम्हाला.
त्यांनी कसं गावाकडं म्हजे लोक शेतात काम करतात म्हटल्यानंतर, पावसाळ्याला कसं बऱ्यापैकी तळणं जास्त होत असते.
हा ते टिक
त्यामुळे ते ऱ्हात नाही ना एवढा, टिकतय टिकतय ते, नाही नाही टिकतय ते. मी पण केलेलं की नाही टिकलेलं चांगलं, फक्त एवढंच की कस? त्यात तळलं गेलं की, मग ते कांद्याचा आवाज सगळीकडे राहतोय म्हणून मग परत करायला असं मन झालं नाही, पण खायला छान लागतय ते, वेगळं म्हणून अस तेवढंच. थोडसच करायचं, तेवढंच ट्राय मारायचं, ज्यादा नाही करायचं.
हा हा.
आणि गव्हाची कुरडई पण तुम्ही करून बघा. खूप छान वाटत. तस म्हणजे खाल्ल्यानंतर तोंडात टाकली की, लगेच विर घळती तांदळापेक्षा, मग परत तुम्ही तांदळा कुरडई करती, मग तिनं पण कि नाही गव्हाची कुरडई केलती म मला फोन केली, मी गावाकडे गेल्यानंतर तर मग तिला सांगितलं, बघ एवढं पाणी घाल म परवा विचारलं हो लई छान! झालेत म्हंटली ह्याच्यापेक्षा तांदळापेक्षा चांगल्या लागल्या.
अच्छा!
बरेच जण आमच्या गावाकडे सगळे तांदळाचेच करत्यात. मी तिला तेच म्हंटलेलं तिचं कसं घरची शेती आहे.
हा चालतय ना त्यांना.
चिक शिजलाय की नाही, बघायला ज्यादा तर हॅलो!
हा बोला की, आता आवाज यालाय.
चीक शिजलाय की नाही बघायला त्याला सुद्धा काही त्रास होत नाही, कारण एकदम पांढरा शुभ्र चीक असतो. तोय तो.
आणि त्याचा कलर चेंज झाला की, लगे लक्षातच येतोय आपल्याला हा चीक शिजला. आणि आपण तांदळा ह्याला कसा चीक शिजलेला कळतोय, तसच गव्हाच्याला पण होतो. मग पाणी वाटलं तर नंतर घालायचं ठेवताना ठेवायचं दीडपट्टीला सव्वा पट्टीतच पाणी बसतं. कारण त्यात पण पाणी असतंय ना, थोडंफार राहिलेलं हा काढून ठेवायचं. पातळ जरा झालं मग कुरवडी जरा घाला येत नाही, माझ्या ह्या वर्षीच्या जराशे एक किलो नंतर केलेल्या जरा पातळ पीठ झालं. पाणी येणार होत, मग त्या गडबडीत केलेल्या मी तरी म्हणतीये बहूतेक पाणी ज्यादा होतय का काय? कुरवडे झालेत चांगल्या सोडा. पण ते जरा असं एकदम पातळ झाल्या म वेगळेच असं त्याचा शेप दिसतोय ना त
जर असं ते असे छोटे छोटे होतात ना, का म्हणजे कुरडाईचा शेप जरा बिघडतोय त्याचा.
नाही पीठ शिजलं की, नाही व्यवस्थित खूप छान अस पूर्ण स्लॅब मध्ये ते कुरवड्याच बघायला छान! वाटतयं, ते शाबूचं पापड बी पापड एवढं काही चांगलं वाटत नाही, तेच छान वाटतया.
चालतय एकदा नक्की ट्राय करून बघेन काय मी.
हा चालतयं.
हो.